हॅलो
हॅ
ह फोन होताला एवढा टाईम
होय जरा कामात होतो
हो बर खय झालंय जाम
अ आहे रोजचच काम.
बार.
हा तुमचं काय चाललंय
चाललेय कामालाच चाललंय आता
हा हा हा थ बाच
आज जेवण काय केलं
आज जेवण पावभाजी केलेली
हा
हा पावभाजी केली ती तुमच्यात
आमच्यात मग वॉटर पार्क वॉटर पार्क ला कधी जायच
हो जाऊ की
म् हदी
अ जाऊया की उद्या परवा कधीही
बर बर
हा
अब्येत वगैरे
हो ठीक तुमची
िक
हां बाकी
काय नाही नाही वान
हा आणि काय करता तुम्ही आता आताय कराय
मसलं
हा आता काय मग गणपती जवळ आलाय काय तयारी
का घी तयारी चालूय तुमची
होय सुरूच आहे
बर
हा
काय तयारी झालाय
हे कि डेकोरेशन चे साहित्य वगैरे आणणे. वगैरे हा हा हा तुमची काय सुरु आहे मग? नाही आता नाही कॉलेजला.
नाय नाय.
नाही. हो
मग काय घरीच असताय काय?
होय घरीच असतोय.
बर बरं.
होय.
हम्म
जॉबला ना?
हम्म.
हा हा हां.
हां हां
हम् आणि काय विशेष.
काय नाही निवांत.
बरं तुम्हाला कोणती रेसिपी बनवता येते चांगली.
मॅगी.
बर कशी करता काय वेगळ्या पद्धतीने करता का रेग्युलर प्रमाण?
काय झालं.
लेग्युलर करतात तसं करता येईल का वेगळ्या पद्धतीन करताय?
वरती आमलेट टाकून करतोय आम्ही.
काय टाकून?
अस रेगुलरच करतो.
हा हा हां.
हा.
हम्म.
आणखीन.
आणखीन काय नाही.
बरं बरं.
हम्म. आता काय झालाय?
आता आहे बसलोय निवांत.
हम्म.
हम्म.
बरं
हे असच कट करायचं वरून हे आपण नको
काय काम करालता आता.
आता आहे हेच अ अ आता चहाची वगैरे तयारी.
हां. झाला का नाही चहा.
नाही घ्यायचा थोड्या वेळात आता करणार.
बर.
होय.
तुमचा चहा झाला का?
हा हा हा.
हम्म.
ह. तुम्हाला काय आवडतं? अ ऊ तुमची आवड कशात आहे?
त्यात.
हम्म.
त्यात
हा काय खेळ आवडतो?
क्रिकेट, कबड्डी.
हा हा हा.
तुम्हाला?
मला फॅशन डिझाइनिंग मध्ये इंटरेस्ट आहे.
फॅशन डिझानिंग?
हा म्हणजे फॅशन डिझाइनिंग करायचंय.
हा.
हां.
म्हणजे भविष्यात पण?
हो.
ब ब मग त्यासाठी आता तुम्ही काय करताय? शिकताय की
हो हो शिक तिके.
बर. म्हणजे आता कोणाकड शिकाय कुठं म्हणजे कुठे शिकायला जाताय?
अ जातो इ त्या जवळच
बर बर. नाही नाही. आणि कशाची आवड आहे?
आणि? अ खेळायला आवडतं
कोणता खेळ?
कबड्डी, खो खो.
हम्म.
कबड्डी, खो खो.
कबड्डी, खो खो होय.
हा.
बर.
तुम्हाला अ खायला काय आवडतं?
मला काय सगळ नॉन व्हेज
नॉनव्हेज जास्त आवडतं का
वेज वेज पनीर
नॉन व्हेज नाही काय
अले
बर घदन घ च्याक रेषेवरन नाही हा हा ह
हॅलो
हा बोला की
नाही नाही बोला कि
हम्म तेच म्हणलं
हा हा हा.
स्वयपाक करायलाका काय तू?
सगळा येतो, जसं की हॅलो
येतो की, अ सगळ्या प्रकारच्या भाज्या बनवता येत तात. चिकन असू कधी मटण असू दे किंवा वेगवेगळ्या रेसिपी वगैरे ट्राय करायला आवडतात.
ह बर.
हा.
आजपर्यंत कोणत्या कोणत्या रेसिपी केल्या?
हूं, अस सांगता येणार नाही, भ भरपूर केल्यात तशा. जस की पावभाजी म्हणा, पावभाजी-पावभाजी. व्हेज मध्ये तरी पावभाजी.
इतरांना
हो.
होय होय, आजच किलती. होय होय आज कि ते
हम्म, बर बर. बरं बरं. हं फिरायला कुठं कुठं आवडतं.
फिरायला फिरायला लय तं लय अं म्हणजे बीच बीच वगैरे असतात, अशा ठिकाणी गणपतपुळे मारलेश्वर वगैरे असं हम्म, हो गणपतीपुळ्याला गेलोय मारलेश्वर ला ग वा
हं
हा
वा बर
तुम्ही
मी गेलोय मला फिरायला आवडतय, सगळीकडंच फिरायला आवडतय.
हा तुम्ही कुठे कुठे जाऊन आलाय.
तिरूपती हम्म मुंबई
हां
मारलेश्वर, गणपतीपुळे, गोवा
हा त्यामधलं तुमचं सगळ्यात आवडतं ठिकाण कोणतं?
सगळ्यात आवडतं ठिकाण तिरुपती.
हा हा हा छान आहेच छान आहे मी कधी गेलेली नाही.
हा
तर ऐकून माहिती छान आहे असं
तुम्ही पण जाईल.
हो जाऊया की, आपण जाऊया की
चालतय चालतय जाऊया की
हं घ्या तुम्ही आम्हाला
चालतंय. निऊया की. म आता मे महिन्यात कुठं फिरायला गेलता की नव्हता?
अक्कलकोटला. तुळजापूर, पंढर पूर.
हां. किती दिवस.
नाही एका दिवसातच जाऊन आलो.
बरं. बरं.
हो.
फॅमिली सोबत कि. फ्रेंड्स सोबत.
असं फ्रेंड फॅमिली पिण काय म्हणता येणार नाही आपलं आपले कलीगस. कलिकस म्हणजे? शेजारचे.
बरं-बरं चांगलाय हाय. चांगला आहे.
हा.
ह म आता पुढच्या वर्षी कुठं जाणार आहे.
हो बघू की तवा.
चालतंय चालतंय.
हो. तुम्ही सांगा मग तिकडे जाऊया? हो.
हा. चालतंय ठेवू.
हा-हा ठेवा. ह